छान आहे. बघा आता जर उपीट केलंत शेवाळ्याच उपीटच खालं.
खालासा होय. हा हा आम्ही पण आता जरा दुध तेन काढलं.
लवकरच दूध काढूण आलाय की आज,
खुमट्यातच आहे बघा लवकरच काढतात. हिकड दुध मग वातावरण कस आहे तिकडं,
वातावरण बघा सकाळपासून आभाळ आभाळ होत. आता, आता जरा होऊन पडले आज पाऊस सांगितला होता इकड हा पाऊस काय पडला नाही म्हणजे पाऊस सांगला तर थोडा का विना पड ते खर आता ऊन पडले बघ
पडले नाही पाऊस कुठंच नाही आह
हा आ ते अति दुष्काळ का महादुष्काळ आहे म्हणून सांगितले ह्या वर्षी
अगं बाई ग कसं माणसं जगायच
ह् बघा की
हा हा!
पाण्याशिवाय काय नाही. चालत नाही तसं आहे अजून? उद्याच्यान बघायचा आता
मग नाही व होय पाणी नसून माणसाचं अवघड हाय. होय जनावरांना आपण काय तांब्यावर पाणी पिऊन ग बसतय वो पण जनावराला लखनऊ
हम् तेच की
होय, होय नाही काहीच नाही हा असं होतय होय मग शे
हा, उपीट केलतो त्याला जरा सकाळी जरा खाल्ला तेन रात्रीचा मसाले भात बाजार नाही का? बाजारला जायचं की होय, अं.. शिळेच्या आपला शेवाळ्या ना तेल टाकून अस लाल हो भाजून घ्यायच, हा आणि नंतर मग कांदा जिरं मोह बारीक कांद्याची फोडणी कडीपत्ता शेंगदाने हे घालून भाजायचं, कांदा जरा लाल होईपर्यंत. नंतर मग त्यात हळद घालायचं च आणि पाणी ओतायचं. थोडंच पाणी ओतायचं आणि पा पाण्याला उ उकळी आली पाण्याला उकळी आली कि मग ते येतय बघा वापरायला, परत बाथरूम च्या हेला तेन. पाण्याला पुळी आली कि मग त्यात ते घालायचं, आणि त्याला वापवायचं झाकून ठेवायचं. बारीक गॅस करून. एक उकळी काढून बारीक गॅस छान होते. तो झोपला होता. कुठ नाही, शेंगदानी आक्क घालायचं, तळायचं त्यात. हा, पोहे कसं घालतेय ना तसं.
हा, हा! आम्ही कस करतोय तसच ब खूस करून लाल होईपर्यंत तुपात किंवा तेलात भाजून घेतय. आणि नंतर मग कांदा टमॅटो मिरची आणि कडीपत् तात जिरा मोरी घालून फोडणी घून त्यात पाणी होतय. हळद जरा घालून पिवळ जर करायचा असेल तर, आणि नंतर उकळू आली की शेंगणाच कुठ जरा घातली क जरा शिज क मग त्या शवया घलतय असं करतय.
म्हणजे शेगाण्या च कुट पण घालते काय हा हा
आणि तम् गोड शिवळ्या कश्या करता.
गोडते काय नाही पाण्याला उकळी आली ना त्यात क शेवाळ्या घालतोय त्या काय लगेशच त्या ते एक दोन ते तीन मिनिटात आहे ना उकळी एकदा आली. किग मग ते नित्रायला ठेवायचं.
ठेवायचं हा हा हा हा
आणि मग ते खाताना वरण दूध त्यात साखर घालून खातात तुपाचीधार सोडून
होय का वर्ण साखर घालताय तुम्ही
ते तुम्ही त्यातच साखर घालून शिजता काय ते अस. कल होते हो मग
ते तसं करतोयग आम्ही शक्यतो गोड कधी परत नाही सोडा त
हा हा हा आता पावसाळ्यात छान वाटत.
होय होय खायला हा तर मी ढोपलीची भाजी करत. काय कधी.
कशाची,
भोपळीची पानांची ओ.
होय होय ते, आमच्या इथे कसं हाय ते. अ हेज शेपूची भा भाजी असत्याल ना. त्यात घालत्यात पान भोप पडेचे. नुसत आमच्या, हा नुसतं शेपू ची भाजी करत नाही, त्यात चार भोपळ्याची पान घालून कर
हा, नुसतं सेपरेट भोपरीची पानाची करत नाही, काय कधी.
नाही नाही.
हा.. हा.. हा ते करत्यात आमच्या सासूबाई त्या कशाची करत्यात सांगू काय? ते भोपळीची पान स्वच्छ त्याच्यावर ते पाटीमाग त्या शिरा असतात बघा, त्या काढून धून चिरून. धुन स्वच्छ कणी नितळत ठेवत्यात, पुन्हा त्याच्यामध्ये ल सून. अ मिरची चेचून घालाय फोडणीला जिरं मोहरी. आणि त्यात भाज जी घालायची मग, जरास कच्च तांदुल किंवा जरा अस शिजलेला भात जरी घातलांत तरी शेंगदाण्याच कूट घालत्यात. डाळ घालत्यात, आणि जरा वाफलून शिजत्या मस्त होत्या ओ ती. पण भाजी चवीला भाकरी, संग खायला छान लागत्या.
तेल मोकळ घातलं ना, कुठली पण भाजी छान लागते. मेथीची म्हणा, किंवा तांदळाची भाजी पाणी न घालता शिजवली ना छान होत्यात भाज्या.
ती लसणारची चटणी कशी करत्यात, तुम्हाला माहित आहे का ओ. लसूण चटणी, मला पण माहित नाही पण ते ऐकून माहित होत म्हटलं विचारूया.
हा हा लसणाची कवा नाही ओ.
शेंग, हा हा आम्ही पण शेंगदाण्याची तेण करतो.
हा.
आणि खरडा कधी करताय, तुम्ही मिरचीचा
म्हणजे एक पाच सात गडे एक पावशे त्रभर मिरच्या असल्या ना एक दहा दहा तर गड्ड लागतात त्याला. म्हणजे लसुण बकळ घातल की
होय होय लसुन
हा, म मिरच्या असं तेल टाकु आपण चरचरीत अस भाजून घ्यायच आणि हे पण भाजून घ्यायच त्या संग लसूण पण भाजून घ्यायच जरा तेलात हा मिक्सरला बारीक करताना त्यात लसुण, लसूण, मिरची, मीठ. आणि कोथिंबीर घालायची. आणि ते मिक्सरला फरवायचं. च.
फिरवायचं काय म आम्ही जर मिरच्या तिकट असल तर आमच्या सासूबाई काय करतात. लसूून मिरच्या भाजल्या का नाही त्यात तीळ जरा घालतात. जे तिकखटपणा कमी जर मिरच्या तिकट असल्यात. आणि शेंगदाणा पण घालत्यात.
कुठ पण घालताय का त्यात.
त नाही. आकंद अस कुठ अस कुठ घालतात शेंगदाणा अखंड घालतो म्हणजे चेस्ताना काय ते भारीक होतच की, तिखट पना कमी येतोय त्याचा, नाही कस आमच्या कस माणसं जास्त असल्यामुळ ते आज केलं तर उद्या परत परवा दिवस सप तेच म्हणायचं, हा हा भाकरी संग तिखट मिरची असली का नाय ते जरा कमी येते वो ते घा लेकी
हा हा.
आणि काय म.
काय नाही बा छान. लागात.
होय होय चविष्ट होय, चव येते त्याला शेंगदाण्यामुळे म्हणा किंवा त्यात तिळमुळ चव ये इत्या, व्हय.
तुमच्याकडे अने कोणत्या भाजीपाल्या असतात
भाजी आणि म्हटलं तर शेपू मेथी पालक असत्या तांदळाची लाल माट त्याची
हा
अ नंतर ती रानातील लाल भाजी नाही का त्याला काय म्हणत्यात ती भाजी असत्या
असत्या काय तुला पालक - च गरगाट कस करताय मग ते
पालक च गरगट करताना पालक शिजव शिजायला की त तेला कसं कुकरम ते घालायच नाय
बायका
पालकचा वास उडतय कधीही ते उघडं असं पातीलात शिजवायचं मग पालक आणि पालक शिजायला घालायचं आणि साईड ला डाळ शिजायला घालायची आणि शिजल की दोन्ही असं ते हलवायचं रवीन बारीक करायचं मग काय अ
शेगदान डाळ तरीच घालता की काय आमच्यात दोन्ही आखंड शेंगदाणे आणि नि अ हे डाळ घालत्यात शिजत घालताना
होय आणि मग ते बारीक कसं व्हायचं का ते आख च राहतय परत
तसंच राहतय ते डाळ कुकर ला लावत्यात
काय ते
कुकरला शिटी लावत्यात ओ
हा हा नाही पातेल्यात शिजून बघा कुकरमध्ये शिजरलेल ना पालकचा वास येतोय, हम् मग ते युट्यूबलाच बघितलं होत पालक कधीही अस बंद हित शिजवायच नसत
नाय का हा हा करून बघतो की जस पातेल्या मध्ये
हा करून बघा
हा हा छः. ह
आणि मग त्याला काय अ आपली लाल लाल चटणी काय घालत नाही आपली हीच हिरवी खरडाच घालतोय खरडा फोडणी घालायचं, अ.. लसुण आणि मिरची त्यालाच की पालकच्या घरगट्याला लसूण आणि मिरची फ.. फोरणी घा ति ना मिरची बारीक चेचलेली म्हणजे खरडाच घालायचा, जिर, मोहरी, खरडा घालून त्यात जरा शेंगदान्याच कुट घालायचं छानच होत्या. खरं आमच्या घरात कुणाला आवडत नाही ते हम् खात नाहीत अजिबात,
ह हा हा
होय दोन तीन दिवस आम्हीच खायचं गरम करायंच शिजवून ठेवायं, सारे खायचं.
हा हा मिरची पण नुसता घातली की नाही. सगळी त्या जेवणाला आमच्या तरी पण मिरची घातली की चटणीच पाहिजे आहो सगळ्याला भाजी हिरव्या भाजी परास आमच्यात चटणी घालायला लावत्यात.
आपली लाल चटणी आहे?
चटणी आहे.
नाही हो लाल चट नीन चव जात्या.
नाही करते कणी मम्मी आणि तिकट न तिकट पणा यायसाठीच चटणी मिरच्या जास्त करतोय हिरव्या मिरच्या खरं ते भाजीपाला ते अ.. चटणी चांगली लागत नाही कनी
होय होय नाही चांगला लागत मिरचीच कशात पण म्हणा तुम्ही
होय होय खर ते आमच्या घरातले नाहीच
अ कोबी केल्यावर बघा मिरची घालून बघा कोबीत किंवा आपण हे करतोय काय भेंडी करतोय भेंडीला मिरची घाातली तरी पण छान येते हळद घालून मिरची घालायची
होय का
हम्म
हा हा
त्याची टेस्टच वेगळी लागते काय पण म्हणा होय
होय होय मिरची कसं ते तिखट असले की चन जरी सपक जरी असली पण चव त्यात जेवणाला प्रत्येक होयय एक मिनिट
हा